हॅलो
हा काय करायलाय
काय नाही बगं
आवरा स्वयंपाक तेण हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा हॅलो आवाज येतोय का?
होय एकदमच आवाज बंद झाला? हा. स्वयंपाक आवरला की नाही.
होय झालंय स्वयंपाक झाला हो.
हा हा आमचा आत्ता करणार आहे ओ.
हा हा हा.
सांगाल ते नाचण्यां लाडू कस करतात.
नाचण्याचं आपलं बेसन बेसनचा माहित आहे तुम्हाला लाडू? तसच की अ हा मग ते नाचणीचं पीठ दळून आणायचं आणि तूप जास्त चांगलं भाजून घ्यायचे पीठ
हा हा हा हा हा.
मिक्सरला बारीक हे करून घ्यायचं साखर
हा
आणि मग त्याच मिक्सिंग करायचं
हा हा सेम ह्याच्या सारखंच बेसनाच लाडू सारखंच आणि अ तुमच्या मम्मी त्यात ड्रिंक घातलेले आहेत न ग
हा डिंक ते घालायचं त्यात नंतर ना डिंक आणि काजू बदाम आपल्याला काय पाहिजे तस अ
मग ते तळून तुपात तळून अस हा मग आणि नंतर तर आणि त्याला मिक्सर ल लावावा लागते काय? नाही हातन बारीक होते
कशाचं काय?
डिंक
नाही नाही मोठं मोठंच घालायचं ते बारीक करायचं नाही तोंडात येत याला पाहिजी ते
हा हा हा हा हा हा. बर बर.
हा हा.
आणि कशा कशाच लाडू करतायचा.
च हे तेच कनी
हा हा हा हा. शिमळ्यात कस करता नाही बा आमच्यात खात नाहीत कोण मी कत केल् न ते
हा हा डाळ हे करून आणायचं दळून आणायचं. छ आणि ते करून घ्यायच ज बारीक शेव सारखं नाहीतर काय हे करायचं तेलात तळून घ्यायची ते..
हा हा हा...
हा तळून घेऊन मग ते.... तर फुकणा करायचं आणि मिक्सर लावायचं... आणि मग पाक करायचं पाकच करायचकी कर.... अ
नाहीवा...
काय...
तर लाडूची रेसपी...
हा ह होय होय आता सांगालच कि सगळं हे द्या त द्या....
होय ह्या वेळेला खरं चार्ट बदललात गेल्या वेळेला वेगळं होतं होय... ह... हे गेल्या वेळचं होतं ते बरं होतं म्हणजे बाजार झाल्यावर आपल्याला काय पण आण... आले तुम्ही काकडी तेन माळव पण म्हणा आणि काकडी ते..... काकडी हे ते सॅलेडला हे आना.... त्याना काय काय दिलात न हे काय वेगळंच... कडला सगळ...
वेटस....
आणि त्याच्यात आमटी भात तेन पण होत या नासता.
होय होय त्या सगळं पालं. भाज्या आलायच की...
होय सगळं भाज्या घालून पुलाव करून द्यायचा.
काल तेचून गडबरी ना नवे करत.. हे करून दिल तिला पराठा करून दिलो
हा हा हा हा...
पराठाच होत लल
होय
हम्म...
आमच्यात पण मी काय पराठा नाही दिलो काल.... पिंडे च पा.. अशा दिला... आता अजून तेवढं... वढे हे करत नाही म लक्षातच आ नाही पराठा इथे मी बघितलंच नाही मी ते गेल्या वेळे ह्या लक्षात... ठेवून ते डोक्यात बसले मंगळवार असलं की फळभाजी... आणि फळभाजीच नाही आता त्यामध्ये.... त्या चार्ट मध्ये हा तर फळभजी पण पाहिजे नाही खायला हाय ते प सवय मोडायच पोरांचं नाही तर हा तेच कीं, घातलंच नाय त्यात काय. आज विचारलं त्यानं म्हन कीं कुनाला टायमिंगच चं नाय काय म्हन. सगळेजण म्हण आम्हाला अडचण हाय म्हटलेत मला. तीन वेळा ते नाश ताण प्रेयर करण्यातच त्यांचा अर्धा
चा ते होय आणि शाळा कधी शिकवणार आणि...
हा. तेच कीं, मं तेच म्हनलं त्या दोघी तिघी हायेत वळखीत. म्हटलं तर आपण जऊया म्हणलं शाळेत.
पहिला हे होतं ना तीन ला सुट होतं न्हवं.
तेच की आहे तीनला सुटत होत. आता का अचानक असं केलं काय माहित. हा. दीड वाजेपर्यंत गत आठ ते दीड केल्यात. मं त्या हायेत दोघी तिघी वळखीच्या त्या म्हटलात की आपण सगळी मिळून जाऊया शाळेत. आणि नको टामिंग आणि आता काय वाटत नाही अजून उन हाय म्हणून. उद्या थंडी पडला पोरं उठाय पाहिजे कीं लवकर? हा केली. आणि ज्यांचे एक एक पोर आहेत त्यांना बरपडतय. आमच्यासारखं दोन दोन असल्यावर मग अवघड होतय.
त एकदम आवरायचं म्हणून सगळं होतंय. आणि तिजं वेगळं हिच वेगळं. होय.
बोलणार आहे मी पण शाळेत बघूया आता कवा वेळ मिळतंय. सगळी मिळून गेलं तरी जरा बरं पडतंय. एकटीला म्हटल्यावर हे करत नाहीत.
लई हे करत नाही त्यांनी.
चालतंय. आवरा मग चालतंय, ठेवू काय? हा.